हॅलो आवाज येतोय नमस् छान तुम्ही
मी पण म्हणजे
ह् हो आवरल गेलं हो नाश्ता वगैरे झाला
अच्छा बर माझं पण झालंय काम थोडीशी राहिली म्हटल त्याला फोन करावा
हो आमचे पण कपडेच राहिले
हो का अच्छा अगं मी ना माझ्या मैत्रिणीशी बोलत होते सहज तर तिने सांगितलं की जुन्नर तालुका पण पाहण्यासारखा काय म्हणजे काही काही पर्यटन स्थळ आहेत अ तर तुला माहिती आहे का जुन्नर तालुक्याबद्दल
पुण्या साईडच मला काही नाही माहितीय मला नाशिक किंवा गुजरात साईदची आहे ते माहि
माहिती ओके ओके अ तर पुण्यामध्ये म्हणजे पुणे जिल्हा येतो जुन्नर तालुका
हम्म हम्
आणि जुन्नर मध्ये मग फेमस म्हणजे प्रसिद्ध असलेला म्हण म्हणजे लेण्याद्री आहे
हो हो.
अ गणपतीचं स्थान आहे, म्हणजे अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री. तर मग तिथल्या गणपतीचे नाव आहे गिरिजात्मक.
हा हा हा.
गिरिजात्मक म्हणतात त्याला, म्हणजे बघ कारण तो वरती आहे ना डोंगरावर, मग लेणाद्रीमध्ये अस अ अजिंक्य चकशा गुहा, म्हणजे दगडामध्ये कोरीव काम आहे ना तसं लिण्याद्रीला आहे. मग ते आत दगडामध्येच ते गणपती बसवलेला आहे. मग वरती जायला लागतं भक्तांना.
तिथं मी तिथे गेलेली आहे, मला म्हणजे तुम्ही सांगताय ना ते च्यावरुन आठवतंय. म्हणजे असं गुहेत गणपती आणि बाहेर तलावासारखं आहे ना, छोटसं वरतीच? बघा म्हणजे छोटसं तलावासारखं आहे आणि तिथे पार्वती माता आणि काय म्हणजे त्यांचा मळाचा गणपती बनवला होता.
हं हं हं बरोबर हा हा आणि ते असं थंड वाटतं तिथे वरती गेल्या कारण ते दगडामध्ये ना आत कोरलेलं, तर तिथं खूप थंड वाटतं गेल्यावर आणि मग ति ते खाली खूप असं चांगले शेतकऱ्यांची द्राक्षाच्या बागा वगैरे आहेत. तिथे असे मनुकेपण विकायला असतात खाली. अ त्या लेण्याद्रीच्या खाली आलं ना तर तिथे, त्या त्या गावाचं नाव कोळेगाव आहे. ते म्हणजे तिथे असं त्याच्यानंतर मग लेण्याद्री करून पुढे गेलं की अ शिवनेरी किल्ला लागतो. शिवनेरी किल् ला म्हणजे माहित असेल ना तुला. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, हा हा मग शिवनेरी रीला जातात व लोक लेण्याद्रीला गेले की शिवनेरीला वरती चढून जातात. तिथे पण तेन रस्ता वगैरे आता चांगला झालेला आहे. मग त्यांचं जन्म स्थान आहे, शिवाई देवीचं मंदिर आहे. कारण त्या शिवाई देवीच्या मंदिरावरूनच, मग जिजबाईंनी त्यांचं नाव शि वाजी असं ठेवलं होतं.
हो.
त्याच्यानंतर मग शिवनेरी किल्ला झाला, की ओझर आहे. ओझरपण गणपतीतच हाय. गणपती अष्टविनायकापैकी. मग ओझर त्या गणपतीचं नाव आहे, विघ्नहर्ता.
हा.
सगळ्यांची विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता. आणि मग ओझरलापण आता खूप छान केले असं ट्रस्ट आहे त्यां ची. भक्त निवास हाय, म्हणजे जे यात्रे करू आहेत ना तर त्यांना राहण्याचीपण सुविधा तिथे आहे. मगा त्याच्यानंतर तिथे नदी आहे. अ कुकडी नदी म्हणून आहे. तर आता न अ अ सगळीकडे कसं गंगापूजन केलं जातं ना, तर ओझरलापण आ संध्याकाळी ती ते नदीची आरती वगैरे केली जाते, गंगा पूजन साठी. हा सुरु झाली आता म्हणजे तिकडे. आ आणि सगळी सुविधापण भक्तांसाठी चांगली केलेली.
हो आणि कस मग - - अ मी ना याच्यामधून ओझरला पण गेलीए जेव्हा म्हणजे मला एवढं काही कळायचं नाही. पण तेव्हा मम्मी पप्पांसोबत मी गेली होती एक वेळेस. आणि खूप वर्ष झाले आणि तुम्ही अं रेडीचा गणपती जो सांगतायत ना, तर तिथे पण गेली होती. ती तिकडची अशी गोष्ट झाली होती, आमच्या सोबत की माझी म्हणजे रात्री- - त्या वेळेस आम्ही तिथे पोहोचलेलो आणि तर ती हे जो गणपती होता त्या गणपतीला लाईट अजिबात चालत नाही म्हणून तो बघावा. लाल कलरचा लाईट असतो ना तो लाईट लावलेला होता मग - - त्या माणसांनी विशेषतः सांगितली की या मंदिरात जेवढा दिवा लावता येईल तेवढे दिवे लावा. कारण की लाईटच्या उजळ्याने ही जी गणपतीची मूर्तीए. ही लहान लहान होत चालली बघ - - दुसरा दिवस ती लहान होते असं तर मगं - - मग ती एक विशेषतः तिकडे पडली आणि मेन म्हणजे माझी मावशी - - प्रेग्नेंट होती तेव्हा तर तिला एक तर सहावा महिना आणि - - काय पंचवीस एक दिवस झालेले होते म्हणजे सातव्या महिन्यात. लगभग होती ती मग आम्ही त गुवारती चढलो मग उतरलो उतरल्यानंतर अ अ आम्ही लेण्याद्री अ आपलं ओझर- - ला गेलो ओझर झाल्यानंतर मग घरी आलो ना तर तिला असा - - नशिब मुलगा झाला. मग त्याच ह हा मग आमीचच - - याच्यावर गणपती बाप्पांचा आशीर्वादच मिळाला मग ह्याला मग म्हणून त्याच नाव - - रोनक ठेवलं. हम्. म्हणजे या अगो म्हणजे गेलोय. पण मला एवढं माहिती नव्हतं की जुन्नरम - -
हो. अच्छा, तर जुन्नर तालुकाच येतोय हा. मग अजून तिकडे ना पुरातन म्हणजे, आ पूर्वीच्या काळी. ना आता माळशेज घट झालाय. त्या लोकांना मुंबईला जायला कल्याणला जायला. पण पूर्वीच्यात काळी जुन्नरमधून नाणे घाटातून रस्ता होता म्हणजे - - ना. जे व्यापारी लोक होती ना ते नाणेघाटात. तिथून यायचे. खूप पूर्वी म्हणजे ज जोपर्यंत माळ शेज घाट नव्हता. मग नाणेघाटला पण लोक जातात. पर्यटक पाहायला. तिथे असं दगडाच रस्ता बघ - - दरी आहे आणि म्हणजे दगडामध्ये - - तिथे असं कोरीव काम थोडंफार केलेलं आय.
ह ह ह.
मग पावसाळ्यामध्ये थोडं छान दिसत तिथं निसर्ग सौंदर्य असत. पाहण्यासारख अ त्याच्यानंतर मग - - माशेच घाटात पण त्याच तिथे तिथे पण लोक पावसाळ्यामध्ये तिथे ना असे धबधबे वगैरे असतात. तर लोक जरा पाण्याचा आनंद घेण्यासाठी जात.
हम. आमच्या इथे पण सातपुडा पर्वत तेय तिथे मग सापुतार हेय. गुजरात साईडला गुज- - म्हणजे आमची कशी आमची जी गावाची बांड्री हाय ना? ती तर गुजरात बॉन्ड्री तर गुजरात - - बॉ असल्यामुळे मग सातपुडा आम्हाला जवड पडतो तर मग तिकडे लोक- - येतं सनसेट पाहायला जात तात. म्हणजे खूप असं छान आहे तिथे सुद्धा पाण्याचे धबधबे वगै- - गैरे मग जवळच प्रकाश आहे प्रकाशाला आहे. तर तापी नदी आहे. भगवान शंकर च मंदिर आहे मग असं फिरण्यासारख भरपूर आहे. तोरणमाळ थंड हवीचं ठिकाण म्हणतात त्याला.. तोरणमाळ धडगावला मग आंब्याची बाग.. आणखीन मग जमणाची बाग अशी म्हणजे आहेत वेगवेगळी वै.. इथे तर दंडपाश्वर आम नंदुरबार म दं्.. ं मंदिर आहे म्हणजे तिथे गणपती बाप्.. त्याला दंडपाणेश्वर म्हणतात आणि तिथूनच शिवाजी महाराजांनी सुरत लुटायला गेले होते. म्हणजे सुरट लुटण हा त्यांचा हेतू न्हता तिकडचे जे काही.. इंग्रज वगैरे तिकडे होते ते तर.. त्यांच्यासोबत म्हणजे शिवाजी महाराज गुजरातमध्येध्ये पण त्यांनी पावलं होता ठेवला बाहेरच.. पणच्या जेव.. त्यांना बोलायचं होत की तुम्ही जर सोधा करत असणार आमच्या सोबत.. कि बा जर तुम्ही जो पण माला तुम्ही चोरीला नेलाय.. आमचा महाराष्ट्रातला तो जर तुम्ही परत करत असणार तर आम्ही तुमच्या लोकांना सोडून देऊ. असं होतं पण उलट म्हणजे शिवाजी महाराज तिथे गेले नाही सुरतमध्ये बाहेरच.. हो तरी सुद्धा त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांवर म्हणजे वार केले होते. म्हणून मग शिवाजी महाराजांनी आणि खच्या सोबत जे होते मावडे त्यांनी विचार केला.. अरे आपण एवढं शांतप्रिय यांच्यासोबत बोलतोय पण हे लोक आपली शांतप्रिय वाद ऐकून घेत नाही. उलट आपल्यावरच ते वार करतात त्यासाठी आपण पण त्यांच्यावर वार करायचा.. म्हणून मग त्या दिवशी सुरत ते लुटलं गेलं होतं हे कारण होतं मेन. सुरत लुटायचं कारण की शिवाजी महाराजांच्या हेतून होता पण मग जेव्हा पण शिवाजी महाराज सुरत.. तू पॅरा गेले.. दोन तीन वेळेस गेले आहेत तर आमच्या इथे दंडपारेश्वराचं मंदिर आहे महा.. देव आणि गणपती बाप्पाचं.. तिथूनच ते येलेत म्हणजे तिथे गुफा होती आणि गुफेद्वारे मग तिकडून सुरत ला.. ाय गुजरात गुफा होती. तर मग ती गुफा पण आता तरी बंद केली त्याने पण आहे गणपती बा्पाचं मंदिर.. मंदिर हे महादेवाचं मंदिर आहे अजून सुद्धा ज खूप छान आहे ते. पण बघण्यासारखं.
हो मला पण तिकडे यायचं.. तिकडचा भाग नाही पाहिला मी.
हो इथे म्हणजे तुम्हाला आहे ना जास्त करून मग खेळे पाळी जे असतील ना तिथे.. खूप छान आहे. आणखीन आमच्या इथे प्रसिद्ध दंडपाणेश्वराचं वागेश्वरी माताचं खोळाई माताचं.. म्हणजे हे जे जुने मंदिर आहेत ना हे खूप वर्ष आधीच आहेत. पंधराशे चौदाशे शतकातले आहेत म्हणजे खूपच आधीचे आहेत. आणि राहिला आणखीन मग.. आमच्या इथे तर तापी नदी तर आहे तिला दक्षिण काशी म्हणतात म्हणे.. काशी तर तिकडची आहे पण ही इकडची दक्षिण काशी आहे तिकडे गेल्यानंतर म्हणज.. वाराणसीला गेल्यानंतर इथे आलं तर तुम्हाला फलित हे नक्की भेटत आणि कुठेही तुम्ही देवस्थान फिरा.. त्यानंतर काशी ह दक्षिण काशी म्हणजे प्रकाशाला येऊन.. जर तुम्ही दर्शन केले तर मग तुमचं पूर्ण फलित कम्प्लीट होतं असं आहे.
हा.
आणखीन मग इथे जरा फिरायचं असेल आमच्या.. महाराष्ट्रात तर मग आपलं तुम्ही जे सांगित ते पण खूप छान आहे आणि.. खदेशकडे पण खूप छान आहे जळगाव असेल धुळे असेल आणखी भुसावरळ असेल आहे खूप छान आहे फिरण्यासारखा.
म्हणजे प्रत्येक ठिकाणचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आता इकडे जुनर मध्ये हे पण आहे तू ऐकला असेल थोड दुर्बीण आहे तिकडे. अ हा! वै वैज्ञानिक हे ना ते?
हा हा!
हा... चालेल खूप छान माहिती दिली तू हा हा... चालेल धन्यवाद हा! का?